हां.
हा काय कारलाय?
काय नाही बघा आहे बसले.
हा, आणि काय म्हणता.
अजून काही नाही बघा. हो निवांतय आता.
बा तुमच्याकड जरा सणाविषयी माहिती असल तर सांगा की.
सण काय आता आपल्या इथ गणपती मोठ्यान असतोय बघा. हा गण, आता कस श्रावण वगैरे आहे. श्रावण महादेवाला वगैरे जायचय. चार सोमवार उपवास असतात.
हा हा हा मग तुम्ही उपास करता?
नाही माझा उप, मी नाही उपवास करत. फक्त म्हणजे दोन सोमवार तेवढ करते मी पहिला आणि शेवट.
शेवटचा, हा हा हा हम्म मग गण पतीला, स्वीटमध्ये येते आणि काय करतात त्या वेळी.
सोमवारच कस उपवास असतोय. फळ, दूध हेच की
हा नाही, गण गणपतीच्या वेळी नैवेद्यन काय का करता अस.
गणपतीत कस गणपती येतात तेव्हा खीर असत्या. म्हणजे खप ली, गावाची खीर.
हा हा
दुसऱ्या दिवशी मोदक असतात. पुन्हा मग गौरी गणपतीला ते वेगळ.
गवर भरायला तेन अस कुठ नदीकड ते जाता काय घरीच भरता.
घरीच भरतो आम्ही.
घरीच भरता का? हम्म होय बसतात की गणपती. बसतात गणपती. आम्ही कस मग गव गवर तेन भरायला नदीकड किस किवा अस बोर असते ना, बोरिंग तिथ जाऊन अस हा, तिथ जाऊन भरतय. आमच्यात पोळ्या पण असतात कि ग म्हणजे नैवेद्य म्हणून, पोळ्या पण करतो आम्ही.
हा हा, म गौरी तेन खेळाय जातय का?
गौरी खेळायला, होय जाते की.
हा हा हा
लहानपणी सुद्धा जात होते खेळायला. ते वेगळ काहीतरी वाटत होत नही कि आज जायच म्हटल की. त्याच्यामुळे जात होते ते. काय काय लई असतय त्यांच. छान वाटतय ते. होय.
बायका नटून वगैरे येत्याात.
होय होय नटून येतात.
भारी आसते.
छान असते होय. आणि आ
नवरात्रीला पण असतय की. इकड काय दुर्गा म दुर्गामाता बसवतात. आमच कस सणाच कस आमची कसात सात घर आहेत. त्याच्याम मुळ प्रत्येकच्या घरात एक एक दिवस करंजा, कडाकण्या करत
होय.
जायच, एक एक दिवशी एक एक दिवशी दोघा दोघांचा अस करतो आप आम्ही.
हा हा हा म्हणजे एकमेकांच्या ते जायचं.
जायचं हा मग त्याने आमच्यात पण येतात आम जास्त त नाही जरा खेडेगावात कसं जास्त करता, त्याच्यामुळे ते एकट्या दोघांना होत नाहीत.
हा हा
म ते करायला एकमेकांच्यात जातो आम्ही सगळेजण.
हा हा ते भारी वाटते सोडा त्यानिमित्तानं
सगळेजण एकत्र येतो त्यावेळी हो, तो एक सण आणि पापडाच एक उडीदाच पापड ते पण आम्ही सगळेजण एकमेकांच्या जाऊनच कर तो, हा तेच कि उन्हाळ्यात करत्यात ते. कसये म तुमच्याकडे कसं काय?
आमच्या इथ पण कसं नऊ दिवस असत्यात. नऊ दिवस एक एक जण उपवास करत्यात कडक. फळ फक्त नऊ दिवस खात्यात. हा एक एक जण पूर्ण दिवस करत्यात एक एक जण संध्याकाळच जेवत्यात पण. नऊ दिवस उपवास करायचा आणि रात्री जेवायचं असं असतय, हा किंवा एक दिवस मग एक एक जण असं करत्यात, की जेव्हा देवी बसतात तेव्हा आणि उठतात तेव्हा दोन दिवस हा तेवढ उपवास करत्यात पुन्हा चप्पल वगैरे घालायचं नाही.
घालायचं नी हम्म मग आमच्यात कस जरा त जैन धर्मामध्ये कसं? नवरात्रीमध्ये आमच्यात पद्मावतीची ओटी तिनं भरतात. म मंदिरामध्ये त्याच्यामुळ नऊ दिवस आमच्यात कार्यक्रम भर पुर ठेवतात अस प्रत्ये म्हणजे ग्रुप आहेत ना हो ग्रुप एक एक ग्रुप मधलं कस कार्यक्रम आपल गेम ठेवतात. किंवा डान्स असं तेन ठेवतात, मग दुर्गामाताजवळ पण कस ते टिपरी तेन ठेवलेल असतात.
हा हा म्हणजे कार्यक्रम असतोय.
आसतोय कार्यक्रम होय.
आ ह ह
हम्म म तुम्ही पण तिथं म्हणजे कार्यक्रम अस भाग घेता का काय? कशात काय? असं
नाही म्हणजे कसं आमच्या इथं गणपतीच मोठ्या नसत्यात, म्हणजे जिथं आम्ही राहतो तिथं. देवी आमच्या इथं बसा पण थोड अस लांब लांब आहे नाही मग तिकडं आम्ही फक्त दर्शनाला तेवढंच जाऊन येतो. मग गणपतीत कसं आम्ही टिपऱ्या वगैरे खेळायला जातो काहीतरी कार्यक्रम संगीत खुर ची वगैरे ठेवत्यात.
जरा हा जरा सिटी लेवलला कस? त्याच्यामुळे गणपतीमध्ये गणपती बसते त्या वेळी कार्य पण भरपूर असतात त्यांच्या पण, होय हम्म
ठ्यान होय लागल्यात. हम्म तेव्हा मग सगळं होय जयंती म्हणाव सगळंच.
सगळं आणि एक मेन म्हणजे काय कुठली स कुठलं सण अस डॉर्बिशिवाय काय होत नाही प्रत्येकाला आवाज आहेच.
पुन्हा ते दहीहंडी होते तेव्हा तर बघितला का नाही किती हे असते.
हा, होय, होय.
तिकडं आमच्या इकडें कोल्हापूर भागात होते ना मोठ ठीक दहिहंडी कोल्हापुरात हम्म, तेव्हा भरपूर गर्दी असतेय
हा. जास्त असते सण जरा जास्तच कराला लागलेत आता सगळे. आता सण करायचं म्हणून करायचं नाही आपलं हाऊस होतय म्हणून करायचं.
करायचं असंच चालू आहे, होय. डीजेवर जरा डान्स करायला मिळते म्हणून डीजे लावायचा आता अंबेडकर जयंती म्हणा पुन्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वगैरे, हम्म.
होय होय.
ते सगळं आता मोठ्यान चालू आहे, होय.
घरगुती अस काय नाही आता पहिल्यासारखं काय नाही राहिलं, हम्म.
सगळं वेवु
चालू आहे, हम्म, ते काय ग्रुपच करतात आणि त्याच्यामुळ प्रत्येक ग्रुपच असणार असते काहीतरी हम्म. आणि काय म्हणता आणि दुसरे सण कुठल्या काय जोरात तुमच्याकडं गर्दी असते असं काय?
असंता आता काय बघत ते हेच आता नवरात्री, दिवाळी गणपती, पंचमी तेवढं कसं आधी मोठ्यानं होत होती पंचमी वगैरे मुलं किंवा मुली किंवा बायका असं ते झोका वगैरे खेळायला आता ते नाहीच आहे कुठं.
आता कुठं कोण बांधतच नाही ते बांधायला आता झाड तर कुठे आहेत मोठी, मोठी असं पूर्वी पहिला झाड असायची. होत असते, होय, होय होते ते होते.
शहरात तर मी जेव्हा शाळा कॉलेजला होते तेव्हा आमची म म्हणजे मम्मी वगैरे जाय ची तेव्हा ते झोका वगैरे असायचा पण आता ते नाहीच.
आता कसं झालंय झोका हे आपलं बागेत पार्क मध्ये असत तेवढंच आता झोका म्हणजे ला मुना तिथं दाखवाच पाळी आली आता पहिल्या कुठ काय नाहीे आता कायच नाही.
बाकी असं ते तेव्हा होतच आधी असायचं मोठ्या ना आता एवढं असं नाही. आता बैल बैलांच्या शर्यती तर किती मोठ्या व्हावा लागल्यात. पर्वा आता बेंदूर झाला.
हा होय, होय मोठ्यानं व्हाव लागलात ते. खूप मोठ्या न करायलात आता. हम्म, मग ते कसं आता पाय तीस रुपये काय ला लागता? होय असतंय की बक्षीस असतंय. हम्म, बक्षीस ठेवतात आता सध्या बक्षिस काहीच ठेवत नाहीत. आणि सहभागी होणारे पण कसं बक्षीस असलं तर सहभागी होतात. नाही तर होतंच नाहीत हा. म्हणजे सगळे आता कसं झालंय पैशावर अवलंबून राहिलंय सगळं. नाहीतर माणसं सगळी तशीचं झाल्यात. पहिला कसं मुलांना सगळं कसं जास्त करून सगळं माहिती असत हुतं, आम्हाला सगळं माहिती असतं हुतं नाही पहिला. पण आता कसं मुलांना व्हा लागलंय सगळं बागेत नेऊन दाखवायचं, हा बाबा असं असतंय हा बाबा असं असतंय. दाखवायचं पहिला आम्हाला काही दाखवायला लागत नव्हतं सगळं कस पुर्वीच सगळं अवेलेबलच असायचं त्यावेळी.
होय, आता चिमणी पण आता फोटोमध्ये दाखवाय लागत्या.
फोटोमध्ये दाखवा.. आता कावळा कावळा तर सध्या बघा यला पण मिळत नाही कावळा. नाही अधी तांदुळ तेन टाकलं की अंगणात
होय आता कसं प्रदूषण वाढलंय झाडं संख्या कमी झाल्या. प्राण्यांचं पण अस्तित्व कमीच होत चालयं असं व्हा लागलय, हम्म.
आता कसं व्हालंय ते प्राण्यांचं तर राहू दे माणसं माणसालाच बघणा झाल्यात. आता काय हो ते मेन झालं. हम्म.
लावंल, त्यांना वाढवल, मोठं करंल.
हा तेवढं चांगलं आहे सध्या परिस्थिती सगळी. सगळं माणसाचं सगळं खाणं पिणं राहणं हे
त्याच्यावर आहे होय, त्यांनी आहे तर आपण आहे असं म्हणायची वेळ आल्या आता.
होय होय तेच की नाही खरं असं म्हण तय माणूस म्हणतंय पण को कोण माणूस असं कोण झाडं लावत नाही किंवा काय नाही, हा बाबा पेपरामध्ये फोटो येण्यासाठी एखादं झाड लावलं
लावलं झालं बघा. मोठी लोकं पण तशीच आणि सगळे तशीच. आणि कसं आजूबाजूला झाडं असलीत की कसं प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय पण तसं त्यांची काळजी पण घ्यायला पाहिजे.
घ्यायला पाहिजे उगंच लावायचं म्हणुन लावायचं आणि त्याला झाडाला पाणी पण घातलं नाहीतर काय उपयोग नाही नी. हम्म तेजी निगा पण करायला लागत्या. होय, आता सगळं काय शेतात पण तसंच.
हम्म.
शेतात पण तसंच झालंय, पिकावर सगळं औषध मारुन खाय सगळं पीक खाण्या खाण्यामुळं
चालुयं होय. जसं सगळं केमिकल मुळं तेन आलंय सगळं आता.
सगळं होय होय तेच की, नॅचरल काय नाही यात आता सध्या अ हम्म, सगळं केमिकलचं. ते खाऊनच कि माणसं असं स झाल्यात सगळी.
पुन्हा रोग वगैरे किती! ते कोरोना नंतर न तर अ कोरोनामुळे तर काय
तव्हापासूनच लय बिघडलं स
लय होय पुन्हा ते व्हॅक्सिन वगैरे घेतलंय लोकांनी ते हे झालंय सगळं,
त्याच्यामुळे काय त्रास झाले?
त्रास असं स म्हणजे सगळ्यांनाच असं झालं नाही सोडा एकेकांना ते सूट पण केलंय पण एकेक जण काय म्हणत्यात जेव्हा पासून वॅक्सिन तेण घेतलो त्यामुळे तेवा पासून ताकत कमी झालीया पुन्हा एनर्जी जास्त, लागत नाही असे म्हणणारे पण मी ऐकल्यात.
आता आमच्याच झालं तसं माझं कधीच पाय दुखत नव्हतं किंवा काय दुखत नव्हतं गुडगं दुखत नव्हतं, तर ते घेतल्यापासून जरा थोडं थोडं चालू झालंय ते चालू झालंय माझं.
ह्म हा तसं झालंयच सोडा एक एक गणना झालंयच तसं.
ते घेतल्यापासून जास्तीत जास्त लोकांना ग गुडघ्याचा त्रास चालू झालाय. होय गुडघ्याचा त्रास चालू झाल्याती गुडगा कंबर त्याच्यामुळेच चालू झालंय.
हा हा
हम्म लहीजणांचं ऐकलंय तसं.
हो मी पण खूप जणांच ऐकलंय.
होय.
पण तेव्हा ते तसं झालंतच ने व्या घ्यायलाच पाहिजे नाही तर कोरोना होईल घ्यायलाच पाहिजे तेव्हा भीती होती आता? आता नाही. आता कोरोना आला तरी लोक काम कराय जाणार आहीत असं झालंय आता.
तवा घाबरलेलीत पण आता कुठलीही वॅक्सिन आलं तर घेऊ न
हम्म ते तेव्हा लईच झालतं ने ते न्यूज वगैरे वाचून बघून,
बघून बघूनच की.
लोकांच डोक्यावर परिणाम.
परिणाम दुसऱ्यांच बघूनचं जिव चाललेलं सगळ्यांसनी, हम्म ते घाबरूनच गेल्यात सगळ्यांनी किती जणांचा तरी जीव,
होय. होईल मला होईल मला होईल करतच ते,
होय को कोंडून घेतलं तर कोंडून घातलं तर पण विचार करूनच मरणार आत माणूस.
हम.
हम्म ते कसं एकलकोंड्या सारखं पाडल्यामुळचं ते लोकांना पण जास्त हे झालंय ते, हा मला आता कोण शिवून घेतील काय मला शिवून घेतील काय, काय रोग झाल्यास जात नव्हतीत. होय आ तवा पण कसं खरं काय चहाचं वाटी येता जेवणाच ताट सगळ वेगळंच की काहीतरी महागार महारोग झाल्यासारखं. मग वेगळं होत हो.